हॅलो!
हा आवाज येतोय ना.
बोला ना.
हा काय चाललंय.
आवाज गेला आवाज गेला.
काय करताय.
आवाज आवाज कमी झालाय.
एक मिनट. हॅलो!
हा हा बोला आता आला.
काय करताय.
काय नाही चाललंयत आता उद्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न हे. तर त्याची तयारी वगैरे. चालली जरा थोडीशी आज घाण्या बगड्या होत्या त्या घाण्या बांड्याच्या कार्यक्रमात. चालू होता मग त्याच्यावरून आलोय आत्ताच. थोडा वेळ झालाय आता उद्या लग्नाची तयारी आणि गावातलीच म्हणजे आमचच गाव आहे. आमच्या गावातली मुलगी तस लग्न आहे उद्या डॉक्टर मुलगी आहे. त्याविषयी हम्म.
काय ना हाय बसले मग जेवण वगैरे. करून आता आरामात हो.
हम्म हम् हम् हम.
हा.
बाकी काय म्हणते हो. झाली तयारी वगैरे झाली.
आता बघा ना भरपूरच म्हणजे असं बलात्कारच वगैरे भरपूर प्रमाण वाढत चाललय. लई
हम् हम हम आणि खूपच जास्त बलात्कारात. बलात्काराच तर विचारुच नका सध्याला ते आता काहीतरी ते मधी. काहीतरी प्रकरण झालतं ना. ती लहान मुली कड पाहत नाही छोटे बाळ पाहत नाही. हो वर्ष.
पण सोडत नाही एवढं म्हणजे.
मग म्हणजे मानसिकताच खूप घाण झालीए लोकांची. म्हंजे.
हा म्हणजे तसं बाहेर पडायला पण आता आपल्याला पण भीतीच आहे कारण का म्हणजे एक. कुठली स्त्री पण म्हणजे स्त्री हे सुरक्षा नाहीच म्हणजे. तिला बाहेर प नाहीय हा हा म्हणजे बाहेर पडायला. पण आपल्याला भीतीनेच म्हणजे पाडायला लागतय बरोब पुरच प्रमाण आणि सगळेच म्हणजे आता पुरुष वगैरे काय अस ज जाता जाता त्यांची सगळ्यांची नजर चांगले असते असे सांगू पण नाही शकत बरोबर ना
अहो पण म्हणजे आता स खर ज विचार करायचां म्हणलं ना तर सगळीच पुरुष खरा खराब येत असं नाही पण काही काहीची म्हणजे शंभरात एक जणाची अशी मानसिकता आहे की मग ती पुरुष कुठला आहे म्हणजे घरजातला आहे कि बाहेरचा आहे कि चुलता आहे का वडील आहे का भाऊ चुलत भाऊ आहे का मावस भाऊ आहे हे सांगू शकत नाही आमच्या इथेत अस प्रकरण झालं म्हणजे सक सका चुलता आमच्या इकडच्या साईडला सक्का चुलता त्या चुलत्यांनी त्या मुलीला म्हणजे छोटी मुलगी होती तीन वर्षाची मुलगी तिला तो घेऊन गेला नदीच्या कडेला चल बाबा म्हणाला की मी तुला अ ह देतो हो म्हणजे खायला वगैरे काहीतरी आणि लहान लहान मुलांचे काही त्यापेक्षा असी चल भेटते म्हणून तर त्या त्या माणसानी काय केलं तिला तो नदीला घेऊन गेला आणि नदीला जाऊन तिच्यावर बलत्कार केला आणि ती रडत होती म्हणून रडत होती म्हणून खड कावर आपण कपडे कशे म्हणजे आपण समजायच अ अ ब्लॅन्केट वगैरे कशे आप कोतो खडकावर त्या अक्षरशः ताई मी सांगते त्या प्रकारामध्ये म्हणजे तस त्याला त्या मुलीला अस पायाला धरून आपटलं हा अस आपटून आपटून ठार मारली मुलगी
बापरे जाम ब
आपटून आपटून मुलगी तीन वर्षाच बा बाळ म्हणजे तीन वर्षाची मुलगी म्हणजे बाळच
बालच हो एकदम छोटी बाल काय म्हणजे तिच्या वेदना किती एकदम तिला वेदना झाल्या असतील
तेन तिच्यावर बलत्कार करून तिला तिचीच अ निर्घृण हत्या म्हणजे लोक लोकांची मानिकता इतक्या खालच्या लेवलची झाली ए ना म्हणजे हे नेमकं काय झालंय काय करतायेत कुठे मानसिकता यांची आणि पयल त तस त्या मानाने विचार करण्याची गोष्ट आहे आज आज जो समाज आहे तोच समाज म्हणजे पहिला विचार करण्याची म्हणजे आपल्या टायमिंगचा जो समाज आहे म्हणजे ती मुलगी होती गावाच्या कोणत्याही कोपऱ्याला असू दे ती सुरक्षित होती ह ह ह्या गावातून त्या गावामध्ये तिला प्रत्येकाची नजरेची भीती होती आणि आता काय झालंय म्हणजे फॅड झालेय मित्र मैत्रिणी फ्रेंडशिप बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आणि अ खूप म्हणजे फॅड झाले एका एका मुलीला चार चार बॉयफ्रेंड आहे
हो आहे तर आता मग तेच म्हणजे ते कसं त्यांना होऊ शकतं म्हणजे प्रेमाची व्हॅल्यू तर झिरोच झाली आता पूर्ण
व्हाल्यू सगळं झिरो झाले पण पहिलं म्हणजे मुलीवर कुणी कुणी बोट उचलत नव्हत मुलीवर पण नव्हतं आणि मुलावर पण नव्हत म्हणजे मुलगी ह्या गाव सोडून त्या गावामध्ये शाळेला जरी जात होती ना समजायचं पन्नास मीटर राहिली ना मुलीला भीती असायची की माझ्या गावातला माणूस माझ्याकडे येऊ शकतो मला ओळखू शकतो मला पाहू शकतो आणि तो माझ्या घरी निरोप देऊ शकतो आणि आता काय झाले माहिती का तुम्ही सांगा शेजार वरून मुलगी जाते मुलगी किडनॅप मुलगीचा मुलीचा बलात्कार होतोय. आणि शेजाऱ्याला माहिती नाही.
असला तेच ना म्हणजे हो होतय आता भरपूर म्हणजे आमच्या इथे पण आता एक असं लांबच गाव आहे. म्हणजे असेल सतरा अठरा वर्षाची मुलगी आणि तिचे वडील सरपंच आणि म्हणजे तिच्यावर बलात्कार तिच्यावर म्हणजे त्यांच्याच गावातलं असं ते असतात ना वाडीतले वगैरे हा हा म्हणजे त्याच्यावर तिच्या त्या पोरीवर लक्ष ठेवूनच होता एक व्यक्ती तर ती वाटत जायत होती त्यांच्या शेताकडे म्हणजे जाईत असेल. बाग फिरायला वगैरे तर तिचा तो चान्स मारला ती एकटीस होती म्हणजे तिच्यावर बलात्कार केला. आणि तिला मारून तिथेच टाकले नंतर तो व्यक्ती म्हणजे आता कस झालाय ज्या व्यक्तीला म्हणजे पकडला ना तरी फाशीची शिक्षा नाही म्हणून हे प्रकरण जास्त वाढत
अ नाही पण काय झालंय माहिते का? फाशीची शिक्षा जरी आपण फाशीची जर शिक्षा दिली ना सांगू का मुली कुणावर पण आरोप घेतील मुली पण अशा झाल्यात अस नाही आहे मुलीच मुलीच मुलींवर बलात्कार बलात्कार हा फक्त मुलींवरच होतोय असं नाही नाहीये मुलांवरती पण अन्याय होतात की ह्या जो म्हणजे संविधानाने अधिकार दिलाय किंवा कायदा आहे कानून आहे हा विचार करतोय तुम्ही सांगा एखाद्या मुलांनी बलात्कार केला नाही आणि एखाद्या मुलीनी आरोप घेतला त्याच्यावरती कि त्यांनी बलात्कार केलाय म्हणून हे जस पाठीमाग पुन पुण्यामध्ये एका महिलेच विषय झाला होता तो आपला कि अ तिने त्या त्या ती स्वतः पहाट उठून त्या बस मध्ये बसली त्याच्याबरोबर जाते त्याला बोलवून घेतली तो उतरतो मग ती नंतर ती उतरती आरामात आरामात जातात आरडा नाही ओरडा नाही काही नाही आणिही चार पाच दिवसांनी कम्प्लेंट करते की माझ्यावर बलात्कार झालाय मग ते सहमताने झालेला सहमता झाले असत आणि कुठरी काहीतरी गोष्टीसाठी नकार येतो समजाय मुला मुली जर म्हणाली मला हेच दे तेच दे ब्लॅक मेलिंग कोण होत हच्यामध्ये मुली मुली सुद्धा ब्लॅकमेल करतात मुलांना
आता भर
आणि हो मग तुम्ही सांगा फाशीची ज शिक्षा काढली मुलांना शीची शिक्षा काढली ठीक आहे ह्या मातशी पण मी म्हणजे सहमत नाही की मुलांना फाशी मुली सगळ्या मुली चुकतात किंवा मुलं चुकतात बाजू दोनी पण अशा एक हो ही विचार करण्याची गोष्ट आहे.
ना म्हणजे आता कस किती काय झाला तरी मुलगी जे बोलल तिजी म्हणजे तिजी केस जास्त चालेल ह्या गोष्टी बंद करायला पाहिजेत. कारण का मग सगळ्याच म्हणजे सगळीच मुलं खराब पण नसतात. म्हणज एखाद्यावर खोटा आता तुम्ही हा मग तेच खोटा आरोप वरे घेतात त्यांच्यावर म त्यांची केस आता महिलां केस जास्त चालते अस जास्त झालय. त्यांनी मुलींना जास्त हे झालंय. कि नाही बाबा किती काय बोलल तरी हा किती काय हा किती काय झालं तरी
काय प्रकरण झालं माहिती आहे का म्हणजे पुण्याच्या साईडला एक प्रकरण झालं बर का अ ती माझ्या ओळखी म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या ओळखीची बाई होती आणि तिच्या मुलाच आणि एका मुलीच अफेअर होतं म्हणजे मुलीच अफेयर नव्हतं म्हणजे म्हणजे ती मुलगी नव्हतीच अ तिचं लग्न झालेलं होतं ऑलरेडी तिचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर त दोन वर्षानी तिला एक मुलगा होता आणि एक मुलगा झा त्यानंतर ति तिचा नवरा सोडून तिने काय केलं ते मुलगा सोडून दिला म्हणजे तिचा नवरा तिने सोडून दिला आणि नवरा सोडून दिले त्यानंतर ती माहेरी राहायला लागली हा माहेरी राहायला लागल्याच्या नंतर मी सांगते काय झालं ती ह्या मुलाच्या प्रेमात पडली आणि हा मुलगा त्या मुलीच्या दोन वर्ष म्हणजे हा मुलगा वीस वर्षाचा आणि मुलगी सववीस वर्षाची मग हे कुठं वय जूळतेय का आणि आणि ती मुलगी काय म्हणायची आता यची झालं म्हणजे यांची पाठवा पाठवी काय झाली म्हणजे मुलाला काय वाटल त्यांच्या पूर्ती हिच्या काय कडे एक मुलगा आहे आणि ही वयाने जास्त आहे ही काय मला लग्नाची मागणी घालणार आहे काय लग्न कर फोर्स करणार आहे काय त्या मुलाला अस वाटल तो गेला टाईम पास करायला तिच्या बरोबर तो आणि तिला इतकं फिरव ल हिंडवल पर्यटन दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी गेले फोटो काढले काय काय ती तरा केली सगळ त्या मुलंमद्ये आणि तिच्या मद्ये झालं आणि ती नंतर ब्लॅक मेल करायला लागली गली की तू माझं तू जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी बलतकराचा गुन्हा नोंदवल म्हणून तर मु मुलाची ची आई मान्य करायला तयार नाही गोष्ट कि मुलगा वीस वर्षाचा मुलगी सव्वीस वर्षाची वरून तिला एक मुलगा म्हणे काय आपल्या काय गळ्यात बांधायची काय सवीस वर्षाची मुलगी कमीत कमी मुलगा तसा पाहिजे ना नाही तर मुलगा एकतीस वर्षाचा पाहिजे अनी त्यात काय हरकत नव्हतं तिला केली आणि वीस वर्षाचा मुलगा म्हणजे काय वय त्याच मीशी आताची फुटलेल्या आणि हो
म्हणजे ती लग्न म्हणजे
आणि मग ते तसं प्रकरण झालं म्हणजे असे प्रकार सुद्धा तिने ब्लॅकमेलिंग केलं असशे सुद्या प्रकार होतात चला
बरोबर हा हा चालेल बाय धन्यवाद